हा.
हो एका माग एक कॉल केले म्हणून लागत नव्हते काय हा ना लागतच नव्हते भाऊच्या हेच्यावर आणि तुमच्या हेच्यावर आणि तुम्हाला पहिले तीन केलेना मी आ तर दोनच करते आणि भाऊच्या हेच्यावर तीन करते हा.
चालल, झालं की लावूनं.
नाही ना बाई, तुरीच्या वावरात आलो पण तुरी तर लगे पूर्ण लावा ला गुरल्या, तेनी पूर्ण उकरून टाकीलेय सगळं उगेले पण मग उकरून टाकलं सारं त्याच्या खालच्या बिया काढून खाते ती पाखरं.
होव, जेवण केल का मऽ
जेवन आहे, सकाळी करून आलो होतो, आता डबेच नव्हते आणले आम्हाला वाटलं थोडं तेऽ
अरे देवा!
छोटूवानी,,
अह हं, ह नाही कामा, काम असऽ किंवा नस घेऊन जायचं ना.
ह, मामा म्हणे लवकरे शान म्हणी घेऊन, मामाऽ मणी ना काऊ मणी मग आणली.
हा.
मग दुमपई पई आलं होत जीवर पण आल वज आणायचं
हो.
हम्म. कधी येत नाही, पै पै पहिली, आं हा, या ना
बर, बर. येतो मग संध्याकाळपर्यंत
बरं.
हा,
हम्, बि संपलं. तनुजा आली आम्हाला मदत करू लागायला.
होव का?
हा,, म चालल्या होत्या घरी मनलं ये एक डाव लागायला.
तनुजा हि आपली हंनचीच ना.
आं,,
नंदा ताईचस ना.
हा,
हा बरं, त्या पण येलात शेतात.
आं,
शेतात आलेलं होत त्या पणऽ
हा, ते दोघी आलेल होतेेना.
हो का?
हा हा,
बरं,
तिची मम्मी गेल्या मनुन ती आली.
हा हम,
हम्म,
मण आता काण आडीच वाजलेय ना मगऽ
चार वाजेपर्यंत घरी.
हा, मग काय लवकरच जा पाने पाऊसातन.. तिकड काय पाऊस पडल्यावर चाल ताहि येत नाही ना.
हा वई लय घाणं होतय, चिखल लय रस्ता खराब आहे मधून.
अहं ह तिकडे असा रस्ता तरी केला पाहिजे रस्ता तरी बनवायला पाहिजे ना तिकडं
इकून मधून नाहीय इकडन यावं लागत धामणगावच्या रस्त्यान त्या
हा का?
झोपली नाही का दीदी
आता झोपूच राहिली ती तिथ केव्हाची खेळत होती बाहेर जात. मधी येती बाहेर जाती मधी येते.
हा हा.
हम्म.
अ काही
साई झोपलाय न तेव्हाचा
हा का?
हा
हम्म
साई झोपलाय
अक्का न त्या आजीला भेटायला गेल्या काय
हा वाटत
आज सुट्टी का
हा सुट्टी होती ना मागच्या रविवारीच जाणार होते पण मग आज गेल्या वाटत त्या
हम्म
लावला त्यांना फोन लागत नव्हता त्यांचा पण
हा का?
ते कन्नड ला रेंजच राहत नाही ना जिओ ला
रेंज नाही तिथं.
नाही.
कोणत कार्ड वापरत तिथ.
बी एस एन एल एअरटेल.
ह.
हम्म ते चांगलं चालतं.
आपल्या इकडं चालत नाही बी एस एन एल
नाही तिकड नाही चालत.
तिकड धुळेला
सगळंच आहे.
हा.
कोणत घ्या.
चांगल. आलो आये सोलापूरला तिकड पण चालू आहे का हो ताई हे ऍप
काय माहिती
मग तिकड कस काय फोन लागला तुम्ही कशावरून नंबर घेतला होता.
अरे म्हणजे इकडच माहेर असेल ना त्यांचं तिकड कामा निमित्त आता आम्ही कस इकडे आलोय.
हा हा.
तस तिकडे ते कंपनीत गेलेले हे ना.
हा हा.
हा.
आणि कुठल्या होत त्या नेमक तुम्ही विचारलं.
हा विचारला होता ना एक भराडीची होती आणि एक तासनापूर कुठ आलं.
हे तज ना बर आपलं सॉग घीजवळ
हा तिकडे गेलेय ते
ताजनपूरवाली गावातच होती का बाहेर
तिकडेच आहे यालाच ती ताजनापूरवाली होती का ती सोलापूरला होती.
हम् हम्
भराडीची का ती पुण्याला होती. हो का हे असं कोणी मैत्रीण वगैरे असेल ना त्यांनी करले दिसत आहे ऍड
अडप ना
ह
त तिला झोपी का आला म्हना संबवोलत झो
झप झोपली ती झोपली, मगटा गोतला एक मिनिटा
हा हा.
ठीक आहे.
काय? काय म्हणणंय मग
ही
माझ सारा मजूरा आले का तुम्ही
हॅलो.
हा बोला ना झोपी घ आला नाही त हो ताई तिला
नाही झोपली तीही तिला झोक्यात टाकलं मी आता
का
हा
प
मी नाही झोपत मग मला दिवसात झोप लागली का रात्री झोपणीत
हा पाय दुखत ना मन कीन फटफट कर दे
रात्री नि येत मग झोप
दिवसा फोन पहात बचायचं म
हा काय पोर पोरामुळेच टाईम होऊन जात,
आजच बिकु मस्त वा शनि रविवारी सुट्टी असल्यावर गंज ग
हो समोरून आणले ना, तिकड सावली आली म्हटलं उन्हात टाकून देते, कपडे ऊन आले ना आता इकडं म्हणलं उन्हात टाकून देते मग
हम् नजून पडला आ आम्हाला पण
तिकड आमच्याकडें नव्हतं ऊन इतकं आभाळ होत नान, ऊन आलं म्हट थोडस उना मध मग वाळले का बरं वाटत,
हा ना
हम
पावसाळ्या अस ते कम्फर्ट घेऊन या लागण त्यांना कपडे असं वास पण नाही या
आमचं मी तर बारा महिने वापरते ते
हा का हम्म हम् हे लहान लेकरांच्या याला लागा पण डेटॉल नाही तर मध्ये कम्फर्ट
डेटॉल कंपनीचं कपड्यांना कमफट आमच्या कपड्यांना लागतच
हा ह
ह. काय चटचट करतय बया येेऊन
हा ना आज जास्त आहे.
हो ना हो मी तेच म्हणते मग. हमम हम्
बई तुर ना तले परेशान केल्या गड्या. जस झाड सगळेच लावा लागले.
ते तुमच्याकडे नाही काय ते यंत्र लावायचं हं
आयना.
मग त्याने लावायचं असतं ना
त्या नाही वल्लाचं चालत नाही ना ते
आरे हो मग हातानेचं लावणं शेवटी
स वा सु नाता मज्जा आहे.
बरं
किती मिनिटं झाली पाहा लागलं.
अजून नसणं झालं.
नऊ मिनिटं झाली म्हणजे ते नऊ मिनिटं दिलेले आहे ना
मिंट बी भारी दिलेला ना मग आपल्याला बी समजत ना मग
हं
आपल्याला पण समजत ना म हम्
ह हॅलो!
आला तर आला दोन निघल डबल डबल जायचे कायम म हॅलो!
काय म्हणल्या तुम्ही
ते शेजारची मुलगी होती ना म्हणे काही डबल कपडे वाळू घालताय म्हणे पावस इन म्हटलं आलं तर आला डबल धून निघलं
हा
हा
फ्रेश होती नाही की कपडे वा
मग आभाळ आला का मग असं वाटत यायच्या अगोदरच काढून घेतलेले बरं हम्
दहा मिनटं झाले मी परत करते हं एक कॉल
हा